हॅलो आवाज य ते काय माझा ते हॅलो
हॅलो
आवाज येतोय माझा? हॅलो हॅलो
श्रावणी न फोन केलाय. हो नाही
आा
सर हॅलो
हॅलो
येतंय का आवाज आता?
हा येतोय की.
हा काय चालू आहे काय नाही?
काय नाही बघा तुमचं आहे कि मग आता पडून गेला.
हो इकडे पण पडलाय.. काय ग काय झालं जेऊन गेलीस काय?
नाय अजून नंतर..
का दुपारच नाही का? हा आता झालं अडीच वाजताच जेवल बरं बर... हम्म शाळाला दंडीच मारली आज नाही आता पाच वाजता हम्म बा ह
शिवांना काय करायला.
त शिवन्या घरी आहे
होय काय.
मी कामावर आहे होय.
हा हां
हो. टुनी
हाय वरती मारलाय तिला मम्मी न
काबर
ते काकी ते त्यांना नेत नव्हती मग त्या आगा पणा करत्या.
हा काककड गेलते तिकडे गेलते
नाही नाही आता मग अशी कोणीकडे तर गेलती. मग ती पाठी माग लागलेली. नाही म्हणल्यावरती लागली रडायला.
हम ह हम्म हम् हम्.
काय आणी म.
काय नाही बग निवांत आहे
हा हा
यस का नाय.
नाही पहिला पाऊस उशीर पडला की
तशीर
होशर पडला हो वर्ष हा पावसाळ्यातला हा पहिला पाऊस
पा हा पावसाळातला पहिला पाऊसा म्हजे किती जायचं
हम्म नाहीय भिजल काल भिजलय की पीर भेटीला नेलतो तवा.
हा सेलेलं का
हो पिर भेटीला नेलं तो. सगळीकडच भेटून आणलं तेेर
होय
होय भिजत भिजतच गेलतो.
बर बर.
लईवर्षा न गेलतो त्यामुळ
ते कुठून घरापासुन कुठ जात लांब जात काय
इथं वरते सदर बाजार हम्म
ते म्हणजे श शाळकड काय
हा हा हा शाळेपर्यंत त्याज्या पुुढं पण हाईत पण ते कुठल्या तर बाईनं पंजा सोडल्या वाटत तर मध्येेत ग गलो ना
हा स आहे का हम् हम् हम्
म आता इथ पलीकडच्या गल्लीत एक बसल्यात तीत तिथ मगाशी खतल राहत होती. खतर म्हणजे त्यांची तिकडणं कुठली माणसं येतात ते इथं गादया हाय ना
हा हा हा
मही चालतेत
ते जाळात उड्या मारते त...
नाही ते संध्याकाळी ते आमच्या इथं आहे उद्या..
असं आहे का ह.. ते आमच्या इथ पण हाय असलं जाळात उड्या मारत...
आमच्याहीत पण हाय की..
हम्म...
मग तर इथं मग अशी गेलतोच इथं कणी... अशा येत ना सुया त्यांनी घुसवतात लांबड्या लांबड्या असतात का त्या सुया... तोंडात गालात इथन कानात...
गोधडी शिवायची का...
नाही ज तर त्यांच्या वेगळ्या असत्यात...
हो...
हा..
ह हं ह हं...
त्यांच्या असतात परत छातीत घुसवतात.. माननाचा आपला चमडा असतय ना त्यात पण घुसवत... सात...
रिअल मध्ये असत काय ते...
होते..
ह एवढं काही इकडे करत नाही फक्त ती जाळावरून उड्या मारतात आमच्याकडे जाळात पण.... म जाळावरण..
हा नाही आमच्यात को.. नाही आमच्या तथ कोळशात चालतात..
हो...
हो...
ह हा...
पण त्यांना काहीच होत नाही...
हम्म...
इथं पण आता मगा शी गेलतो.. तर त्यांना जरा एक थेंब पण रक्त येत नाही...
हा हा ते मी मोबाईलवरती बघितलेलं लाईव्ह नाही कधी बघितलं...
हम लाईव्ह इथ आम्ही ढिगदा बघितला आता तिसऱ्यांदा बघितलं हे... हो...
हम् हम्... ते हिकड तोंडातून हिकड तोंडातून अस गालातून बसवत ते बघितलं म्हणजे...
हा हा तेच...
बस...
तर ते पाटीवर मारून घेतात का नाही ते पण आहे...
हा हा हा हा...
हा....
हम् हम् हम्....
म आता इथ आमच्या इथं उद्या हाय खत्तलरथ... पण तसं काय नाही फक्त इथं अंगात येतय...
मग काय काय म्हणतेस
आणि काय नाही आता उद्या शाळेला जायचं
चाल जायचं आज कस काय मारली सुट्टी तू
अभ्यास केला नव्हता
अच्छा
अर
हम्म हम हम् ह
मग टीचर आज वही घेणार होती
हा हा
मला पण माहीत नव्हत मला वर्गातल्या पर्गीना मेसेज करून सांगितली?
होय तू काय सांगितस कारण म.
मी गेलोच नाही शायला
होय आता उद्या विचारल काय सांगणार?
आलो नाही अजून राहिलेलं मैत्रिणीला काल सांगितलं होय उद्या येणार येणार आणि आज गेल.
नाहीत असं सांगायचं ते मैत्रिणीचा आमचा बड्डे होता तिचा बडे हरता तसशेजार तिचा काही तरी आम्ही इकडे तिकडे गेलतो म्हणून सांगायचं हा असं सांगायचं! असं सांगायचं?
फिराय गेलतो
फिरायला गेलतो दोन सांगाच होय?
तीला नलत
हा ते सांग म्हज कारण काही तला
सहा
हा हे सांगायचं हम्म.
ते सांगायचं व्हायचं रे का मग टीचर पण काय एवढं लक्ष देत नाही- टीचरला कुठं माहित असत. कुठे गेल्ती
ते फिरायला गेलं म्हणून सांगू नको. हो ते म्ह काय तुमच आपलाय काय ते हे मैत्रिंचा बड्डे सांग फक्त म्हणजे काय बोलणार.
हा
ह ते म्हणज ते मुस्लिमचे तुम्हीअसं तस पु काही दडव लावल हा हा
ते त्यांच्या आजोबांच मित्र काहीत होता! मग त्यांनी त्यांना काहीतरी वचन दिलं मग फक्त एक करता बसवत
असं आहे का? आता हा बरोबर. पहिले जुनी माणसं करतात आता आमच्या मुस्लिमचे ते गौरी बसवत मग! हा हा मुस्लिमच्या घरीेबी आहेत लवी?
हम् हिथलं पण पळ्यावरचं आहे वाटल?
हा
मीरा साहेब ते चाद साहेब कुठला आहेत माहित नाही.
होय हम् हम्म ह्
इथे दोन बस होतात चांद साहेब आणि मीरा साहेब आणि तिकडं मी आता मगाशी गेलतो. तिथं फक्त मीरा साहेब होतात हम्
शाळेच्या पाठी माग सगळं ते मुस्लिम साईड
होय त तर मुस्लिमचच सगळं हा मस्जिद पण आहे तिथं सगळंच मुस्लिमच आहे
हा ह् रंकाळ्यात पाणी वाटलं का ह त्यांनी?
काय माहित आता आज दोन दिवस पाऊस पडलाय
नाही थोडा बारीक होता का?
नाही एवढा मोठा होता मीडियम होता
हा मग एवढं नाही वाढलेल
नाहीय मोठा पडला अस तर वाढला असता
हम्म हम् हम् आता पुणे मुंबईला आहे चालू पाऊस चागला
आता रंकाळ्यावर कुठला इव्हेंट चालू आहेत गेलोच नाही आम्ही जायच जायच म्हणलो रविवार सगळेजण
हा हा हा
आपण म्हणलेला जाऊया गेलच नाही आता बघायचा फार्म हाऊसचा प्लॅन
बर बर त्या दि चालू होता तुमचा गोंधळ ग्रुप वर
होय
हम् ह
बारकिला चिडवालतीत तिथे ग्रुप वर ती शेजारची आहे की नाही ती श्रुती
हा हा हा
तिला चिडवालतीत
हा हा
ती काय करते हा आज फिराय येत्या आणि फोन घेऊनच बसत्या तिला विचारलं की नाही फिराय येणार काय तर चला चला म्हणत्या आणि फोनवरच बोलत बसत्या
हो हम्म तिथं आपल्याक संघ आल्यावर त्या पण फिरले ये ना म्हणजें जास्त
नाही बसले नुसता फोन मध्येच होते ती हो हम्म तर चालतंय मग ठेवू काय
हा ठेव ठेव